हॅलो माय प्रिंसेस. ‌ माझी राणी काय करते.
काय चं नाही.
का बरं नाही, करत बाळा.
तू काय करते‌ ये.
मी तर झोपली आहे, आणि टी व्ही बघते.
तू काय करतेस, हो तू काय करतेस.
तुझं जेवण झालं का.
माझं जेवण झालं, तू जेवली का.
हा जेवली ना.
काय जेवण केलं तू.
मिनी का सकाळी इडली. खाल्ली आणि रात्रीना, पोळीचाकाला खाल्ला.
बापरे. हो हो बापरे, आणि मी सांगू तुला काय खाल्लं मी. तुझं फेवरेट फेवरेट खाल्लं, तुझं आवडत आवडत.
काय,
तू आठवण कर बर, तुझं आवडतं काय आहे. तर आठवणकर आठवणकर, तुझ आवडतं काय आहे.
माझं आवडतं.
हं.. तुला खूप खूप आवडतं.
खूप खूप.
हो ते खाल्लं मी आज.
काय खाल्लास तुनी.
मी पुरणपोळी खाल्ली पुरणपोळी.
मी बी उदया सकाळी काय खाल्लं ते सांगू. मग,
खरंच.
हम्..
बापरे मी पण आज पुरणपोळी, मस्त तुपामध्ये अशी टाक गरम करून खाल्ली मस्त. खूप छान छान लागत होती बाई, असं तोंडाला पाणी येत हम्..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
तू तर मस्त आता चिकनची भाजी खाल्ली, किती पीस खाल्ले. किती पीस खाल्ले चिकनचे.
तु,
तू गं तू किती पीस खाल्ले चिकनचे. टू पीस खाल्ले, दोन दोन अरे वा. छान आणि मग तू जो, काला होता तो सगळा संपवला का.
हो..
तिखट होती का भाजी.
हो..
बापरे, मग तू तिखट खाऊन घेते आता.
हो खा ती ना.
अरे वा, साखरे आईचा फोन आला, होता का तुला.
काय म्हणत होते, साखरे आई.
तुम्ही मला पुरणपोळी नाही दिली का.
अरे बापरे मग, मग काय सांगितलं तू. मग तू काय सांगितलं आईला. असंच सांगून दिलं.
हम्.
म आईला बोलावलं नाही का तू पुरणपोळी खायला?
पण ना आईजवळ तर गाडीच नाही आपली. हं जायू दादानी मोठी गाडी घेऊन घेतली होती.
हम्. मग साखर आईने आज ना, जयूदादाला तुझं नाव सांगितलं. की साऊदीदी असं सांगत होती. विशूदादा मला मारील मी रडेल, मग जयू दादा मला गाडी घेऊन देईल. जयू दादा सांगत होता, जयो दादा तुला माहित आहे. काय सांगितला.
हॅलो, येवढं तिकडच बसून बोलायचना चांगत गावाला गेली होती का.